येतोय आवाज?
हो येतोय येतोय.
हं बोला ना काय म्हणता काय चाललं.
काई नई आता नीवांतय बसलोय.
हं हं पाऊस नाईत का?
हां पाऊस नाई आता दोन दिवस झालं.
आमच्याकडे आहे बाई येतो थांब येत तो जातो येतो जातो म आला का खूप येतो.
हा आमच्याकडें आता दोन दिवस झालं काईच नाई पाऊस. ऊन पडलंय चांगलं आता पिकांना पाईजे ना ऊन पण, पाऊस जसा पायजे तसं थोडंस ऊन पण असलं तर डोलतात मग चांगले आपल्या वाऱ्यावरती.
हां ते तर हाय.
हां
बऱ्याच लोकांनी ते भुई मूग वगैरे लावलेले, मका लावले.
हो हो भुईमुंग मका परतं आपलं
ते मका लावले न.
हां हां मुग पण असतात ना आता मुग पण पेरलेत बऱ्याच लोकांनी.
हम्म
हम् जास्त तर सोयाबीन असते आमच्याकडं.
अच्छा
सोयाबीनचं पीक घेतात जास्त मगं अ हे मका वगैरे असं खाण्या -पुरतं पेरतात मूग.
सोयबीनला नंतर भावई नई का म चांगला?
अ म्हंजे असा राहत नाही ना व ताई त्याला सारखा भाव
सारखं नाही राहत पण मग सारखा नाही राहत
वजन भरतं त्याच खूप सोयाबीनचं वजन भरतं खूप असं अ त्याच्यामु मग लोक जास्त सोयाबीन कडे कलं आय त्यांचा आणि भाव जर आला आला आला म्हणपर्यंत साडेसात हजाराच्या पुढं आठ ह हजारापर्यंत जातो
आणि भरत असल्यामुळे परवर तो तेवढा पण भाव आणि एकदा तर लगे मग चार हजारापर्यंत पण येतो त्याचा भाव असा आहे
ह काय मग जेवढं घालवलेले तेवढे आले तरी खूप झालं नाही का
ह नाही पण बरेच जण तसा ठेवतात ना घरामध्ये वाळवण वगैरे ठेवतात ऊन देतात
हो म्हणते ना म्हणजे तुम्हाला सांगू का ते आपलं गव्हामध्ये टाकून दळतात ना ते खायला चांगलं राहत खाणं चांगलं राहत ते
चांगलं असतं बरेच जण त्याचे पापड वगैरे पण करतात की ् पापडाच्या हा पापडाच्या मध्ये डाळीमध्ये टाकतात ते थोडस आपण कसं उडदाचे पापड करतो ना तर मग त्या त्याच्यामध्ये हे सोयाबीनची डाळ पण मिक्स करून आणतात ते दळून
अच्छा अच्छा.
हा जास्तीची नाही पण थोडी फार टाकतात असं ते जास्त त्या त्याच्यामध्ये कॅल्शियम असत असं म्हणतात ना.
हम हम.
हा आणि तुम्ही म्हणतात तस गव्हामध्ये पण आणतात बरेच जण दळून.
हा कारण की पोळ्या पण छान मऊ येतात मग.
हो नि पौष्टिकपण असतात ते असं म्हणतात हा हो, हो हो म्हणूनच मग ते जास्त तर शेतकऱ्यांचा इकडे तर ऊसच लावलेले आहेत. पण जेवढ्या जेवढ्या तर रिकामे रान आहेत मग तर त्याच्यामध्ये सोयाबीन पेरून टाकले सगळ्यांनी आता.
हम.
हम मस्त आल्या दादा फवारणी वगैरे झाली मध्ये त्यांना त्यांना शकते पेरलं की लगेच फवारतात. आणि परत आ ता मस्त आली उंच उंच थोडी मग आता कीड वगैरे ते पानावर पडतील ना लगेच आली तर मग त्याला फुलं वैगरे लागायच्या अगोदरच एक फवारणी करतात म्हणजे ते आळी पडू नये म्हणून. नाहीतर मग ती पडली आणि पुन्हा फुलं आली का मग ती आळी खाते ती. फुलंच खायला सुरुवात करते ना मग पुढं त्याला पिक आला
पीक नाही येत मग ते त्रास एकामुळे सगळे सगळे बाकीचे जातात ना.
तस होत म्हणून मग ते फवारणी
हम्म.
ॉ करा हा
हम्म. मग बायका वैगरे जातात का? ते नांगरायला काय म्हणतात? निंदायला वगैरे बायका ही जात असतील ना?
आता ते तन्नाशके फवारतात ना. त्याच्यामुळे ते खुरपणी वगैरे कोण करत नाय.
तन म्हणजे गवतच. च येत नाय जास्तीच. तंननाषक, आता मजूर न्हायचं लय अवघड झालंय, मजुर मिळानात. ते राशन वगैरे भेटत त्यांना. बारस काय काय.
च्या बायकाय ना, इकडच्या त्या शेतांमध्ये जातात लोकांच्या ना. म्हणून मग अस वाटलं.
हो आमच्याकड पण जातात तशा काही, पण एवढ्या नाही पहिल्यासारखे मजुर मिळत. आता चार चार पाच पाच एकर असते सोयाब बीन मग तेवढं खुरपयाला दोनन चार बायका मिळून जमत नाही ना.
इथे खूपच जास्त
भर कोर्सय लागत ह हा त्याच्यामूळ मग आता ते फवारतात. आणि मध्ये काही डुबं वगैरे असे हे करतात. म्हणतात तसं खुरप नाही जात नाही जास्त कुणी. थोडा फार आप तुमच्या कडे मका असते का जास्तची? मकाचं पीक.
इकडे तस काही नाही. सोयाबीन म का, सगळंच राहतं आमच्याकडे. टमाटर इकडे गावांकडे म्हणजे बाकी लोकचं इथ ते जास्ती राह शेंगा जास्त लावतात शेंगा. भुई मुगाच्या शेंगा.
भुईमूगाच्या का हवे आमच्याकडं उन्हाळ्यामध्ये वगैरे करतात असं. पाण्याच्या ह्याच्यात. आमच्या इथं गावाच्या जवळ तळ झालेलं आहे. हा हा. हो कांद्याच. हो तुमच्याकडे लावतात का अस? कांदे ते? हम्म. आमच्याकडे पण आता बरेच जण ऊसामध्ये पीक घेतात बरेच जण, असं कांद्याच. ते चांगलं असतं म्हणे पीक घेतलेल. ऊसामध्ये हा. ऊसाच्या सरी मधे आता इकडून इकडून ऊस लावल. मध्ये राहते ना ते सरी. मोठी राहते सरी.
ह
हा मग ते ऊस लहान आहे तोपर्यंत मग ते कांदे लावून घ्यायचे. थोडा असा उंच उंच येईपर्यंत कांदे निघून जातात.
मग ते दुहेरी पीक होतं ना. शेतकऱ्यांना तेवढंच.
हा त्याच्यामुळ कांद्याच पण बऱ्याच अ बरेच लोक घेतात आमच्याकडं. ऊसामध्ये कांद्याच पीक
हम् नाही इकडे ऊस वगैरे काही जास्त लोक लावत नाही. थोडे फार लावत असतील तर आपल्याला काही माहिती नाही.
हां आमच्याकडे ऊस ऊसपण आहे भरपूर. जवळ तळ्याचं पाणी असल्यामुळ. पाईप लाईन वगैरे केल्यात ना लोकांनी, तळ तळ्याच्या हां याच्या.
आणि ते अ. काही लोक तीथे ते तळ बनवतना बघा त्याच्यामध्ये ते काळय का हे ताडपत्री सारख टाकलेल राहत.
तळ्यामध्ये?
असं तळ वगैरे बनवत बघ ना पाण्याच शेतासाठी.
हा हा हा ते शेततळ. म्हणजे ते पाणी साठवण्यासाठी करतात ना आता समजा तिकडच्या भागात. लाईट आहे तर मग तीकुण इकड पाणी आणायच मग कस साठवायच समजा इकडची जर नाही. तर मग ते असं विहिरी सारखं. खरंतर छोट्या तळ्यासारख करतात आणि त्याच्यावरती म्हणतात तस. म्हणजे अंतरतात ते, अ ह्याचा कपडा आपल ते पोत्यासारख असत ना. तर ते अंथरून त्याच्यामध्ये पाणी साठवतात बरोबर आहे ते. आणि मग जस लाईट वगैरे उपलब्ध होईल तस मग ते शेताला देऊन घे- -तात आणि बोरच पण पाणी हां हां
बिबट्या बिबट्या वगैरे त्याची काही भीती नाही का तिकडे?
नाही आमच्याकड बिबट्या वगैरे नाही तस काही. मध्ये मध्ये म्हणत होते इकड दिसला तिकड आलाय अस. ते आता कुठे जंगल तोड वगैरे झाले असेल आणि कुठे एखाद्या भागाला दिसल असेल तस काही फॉरेस्ट वगैरे नाही आमच्या इथ.
हम्म हम् हम्
ते बरेच म्हणायचे ह्याला दिसला आज त्याला दिसला आज पण काही म्हणजे अस. खर नाही म्हणायचे कुणी त खूप दिवसांनी दिसलेलाय. तुमच्याकड आहे का तस काही? ट्याची भीती अरे बापरे जंगल वगैरे आहे का जवळ?
हो चांगलं लग्न जमलेल्या पोरीला नेलं त्यानी तर.
अरे बापरे होय. बर म्हणजे असं गावात शिरून गावात शिरून का??
नाही शेेतामध्ये
हां हां हां....
त्या आजूबाजूला बरच शेप आहे ना.
हो ना आणि आता पिकं ते आल्यावर उंच उंच असतात असं काही दिसत पण नाही ना कु तो दबा धरून वगैरे बसला असेल. म्हणजे घेऊनच गेला का ती सापडली का मुलगी?
सापडली ना ती काही नाही असं म्हणजे दातबीत लागलेली ते तोडलेलं तर कसं ते खातात. पक्ष पण आणि शेवटी तो.
हो ना काही जाग्यावरच ही झाली असन काय परत.
हा किती येेत छोट्या बाळाला सुद्धा नेल तर. ओढून.
हो बघा. हम्म भीतीच आहे मग ते वन विभागाचे. वगैरे असं.
अ ते काही नाही करत ते ना इकडचे पकडत आणि तिकड नेऊन सोडत आणि तिकडचे पकडत. ता इकडं आणून सोडता.
हो पण नुकसानच आहे की हे असं. जीवितहानी झालेली काय. हो ना जीवितहानी म्हणल्यावर आता त्या आईवडिलांना कसं वाट. अस त्या बाळाच्या पण त्या मुलीच्या पण आहे की.
किती म्हाताऱ्या बाईला नेलेलो आहे का.
होय.
म पण काय ना कोणी असं व्यवस्थित लक्ष नाही देत.
पन विभागानी तस सोडून नाही द्यायला पाहिजे ना तिकड. त्यांचं त्यांच्या. एरियामध्येध्ये घेऊन सोडायला पाहिजे त्यांना.
तसं नाही करत ते इकडचे पकडतात तिकडे सोडतात तिकड पडतात इकडे सोडतात. असं वाट चलतई आपला वेळ झालाय.